चहा झाला.
चहा झाला, बघा आत्ताच तुमचा.
माझं पण झालं, आत्ताच स्वयंपाकचे तर नियोजन चालू आहे. काय काय करायचं. असं काही नाही.
हा, हा
तुमचा स्वयंपाक
स्वयंपाक करायच कि, आमचा पण आता आज रविवार आहे. पोरं आता झोपून उठल्यात.
हा, हा, हा, झोपतात मग असं सुट्टीच्या दिवशी
हा बारकाच की झोपतोय, मोठा का झोपत नाही.
असं आहे काय. हा हा
हम्म
आमच्याला किती पण म्हटलं की नाही. झोप, झोप म्हणून अजिबात झोपत नाही. होय चार वर्षाचं आहे. खरं तरी पण दुपारच झोपायची सवयच मोडल्या नाहीच. आता दोन -तीन महिने झाल वाटतं. होय साडेसात आठला म्हणजे जेवतोय. साडेआठच्या आधी झोपते. जेवल्यावर, सकाळी सहा साडे सहा वाजता.
मग लवकर उठतोय की आणि
होय, एवढा लोक उठून पण
यो आमचाच आणि अकरा साडे अकरा ला झोपतं काय, आणि तरी पण सकाळी आणि सातला उठतो. उठतोयच, साडे सहाला
दुपारी झोपतोय ना,
दुपारी झोपतेय होय, दुपारी एक -दोन तास तरी, दोन- तीन तास झोपतयच.
हा हा मध्ये, मध्ये मग झोपत होता. तो पण, पण आता जरा सवय मोडल्या तर मोडल्या शाळा चालू झाल्यात म्हणून मी
ते बरंच सोडा होय, रात्री लवकर झोपतात. ते बरं, हम्म
हम्म, काय पाऊस तेन चालू आहे.
पाऊस चालू आहे. बघा आज सारखा आहे. पाऊस
होय, आमच्यात पण चालूच आहे. इकड तसच आहे. आता नक्षत्र वगैरे जरा बदललय.
बदलय वीस तारखेपासून हा अजून बदलायचं आहे. तरी पण लवकर चालू झालय.
चालू चाले हय
हम्म आणि काय मग मान्सून सेल वगैरे गेलेला काही नाही
हम्म नाही म्हणजे ऑनलाईन जरा बघितलेलो मणताना म काय नाही
ह आमच्यातचा विचार चाललेला उद्या बघायचं मिस्टरांना सोमवारी उद्या सुट्टी असते
हा हा
हम्म अद बघून यायचं जरा
हम्म हम्
आणि का नवीन साड्या वगैरे काय घेतल्या का नाही
ह साड्या अ म्हणजे वट पौर्णिमेच्या वेळेला त्यावेेळेला घेतले लोक गेल्या महिन्यात त्यानंतर काय अजून नाही म्हणजे आता सेल वगैरे चाल झाल्या थड बऱ्यापैकी सगळीकडे
गढवाल सिल्क
म्हणजे नाव काही माहिती नाही आहे मला हा हा आता नवीन आल्यात काय त्या
होय आताच की कॉटन मध्ये आहेा हम्म छान वाटतात त्यात कलर पण छान छान आहेत हा आम्ही पण नाही कधी जाईल तर वाच क आणि आम्ही अस सारख घेत पण नाही सोडा साड्या दिवाळी रक्षाबंधनला नती आसतय सारखं बर. भावाकडनं मिळते दरवर्षी दोन असतातच त्या रक्षाबंधन भाऊबीजच्या. हम्म
आणि कुठे कंटिन्यु आहेत दोन आहेत मला पण. माझ्यापेक्षा लहान माझ्यापेक्षा लहानच आहेत. हा
ह हां मग लग्न नाही काय?
अजून नाही आता एकट्याच शिक्षण पूर्ण झाले आणि एक तो जरा भरती करालाय.
हा हा हा आर्मी हम्म हम्म.
फॅमिली बिझनेस पण आमचा म्हणजे हाच फर्निचर वगैरे. ते करत करतच करतात दोन्ही होय. होय
हम्म. मिस्टर काय करतात?
ते इंजिनियर आहेत डिझायनर.
हा हा हा.
मेकॅनिकल डिझाइन.
लोकललाच आहेत का कुठे बाहेर जातात?
आत्ता सध्या तरी लोकलाचहेत म्हणजे लकडाऊनच्या आधी होते जाऊन आल्यात दुसरीकडे आउट ऑफ कंट्रीला. पण लॉकडाऊन नंतर जर होय गेल ते दोन वर्ष होते.
मग तुम्ही?
नाही म्हणजे अजून लग्न नव्हतं त्यावेळी.
लग्न नव्हता काय ह हा हा
हम आता बघायचं बघायला लागलं त्यांनी दुसरीकडे ट्राय करून. वेकन्सी चालू झाल्यात ना आता. झालं तर मग जायचं.
ह म चांगलंय की.
होय पण कस जरा वातावरण पण बाहेरच तस भीती वाट म्हणजे भीतीदायक झाले त्यामुळे मलाच भीती वाटायला लागला. आणि लहान मुलगा एक आहे त्याच्यामुळं त्याला सांभाळायचं. तर मला म्हणजे एवढी जास्त सवय नाही आहे घरातल्या सगळ्यांची सवय झालं त्याला.
हा पोरांचं तसच असते हम्म फॅमिलीत राहून सवय झालेली असत्या.
हा आणि नंतर मग एकदम बाहेर पडल्यानंतर मला एक त्याला कंट्रोल होईल का नाही याची भीती मलाच वाटत म्हणून.
जरा कुठं बाहेर गेलं सोडून गेलं. का विशवास नसल्या सारखं हे होते ना आपल्यालाच मनात विचार
होय होय. हम्म ते जातस स्कूलच थोडं रुटीन बसलं की मग बघाचं दुसरी कड कुठेतरी. नंतर आणि लगेच घालायला यते त्याला म्हणून.
हम्म. मग सेकंड चान्स काय अजून घेतला नाही?
अजून नाही याचच बघूया पहिला. जरा मोठ झाल्यानंतर न बघायचं असं काय अजून विचार केला नाही.
होऊन जाते आता माझं तसच झालं एक लहान लनाचा मोठा झाला. त्यानंतर आणि दुसरा झाल्यावर त्याच आणि सगळं पहिल्यापासून चालू होतय एक सार दोघ झाली असतील तर काय वाटत नाही आणि दोघांच्या फरक पण जास्त झालाय माझा सात वर्षाचा चा फरक आहे. हा, तो झाला चांगला कळता. हा त्याच काय टेन्शन नाही खरं हे बारग्याच आणि परत सगळं श्री गणेशा चालू होतोय.
होय, ह्यातच आणि वेळ जातोय असा.
आपल्याला कुठे बाहेर पडता येत नाही ओ.
होय, सगळे म्हणतात सोडा तसं
हा, ते काय आपल्यावर नसत सोडा. व्हायचं नाही तवाच होणार नशिबात काय आहे तेच
होय.
हम्म
आणि काय मग?
आणि काय नाही बघा. आता काय नवीन रेसिपी करणार आहे?
मॅगी पाहिजेल ये मॅगी करून देते. जरा खेळून आलाय आत्ता बाहेर इथ मुलं आज सुट्टी त्यामुळ आमच्या अंगणात
त्याला नाही पाहिजे नाहीतर ऐकायला नाही पाहिजे नाही तर लगेच ऐकायला आलं की आम्हाला पण पाहिजे म्हणणार.
सहज स्पीकरला टाका मग मी सांगतो सगळ
बारक आहे मांडीवरचं माझ्या झोप घ्या जाई झोप कमी झोपलाय. हा झोप झोप चहा देऊ? आणि काय मगं?
मग काही नाही आता ह्याला मॅगी पाहिजे करून द्यायचं.
हा हा हा. आता मॅगी खाल्ल्यावर मगं जेवतोय कधी?
आता खाल्यानंतर मग सात- साडेसात वाजता जरा चपाती भात काहीतरी खातोय.
हा हा.
नसेल तर मग उपीट तेन काय मागितला तर मग वेगळं काहीतरी करून द्यायचं. झोपतोय मग रात्री आणि उठून एकदा, दोनदा दूध पितोय.
हां हां.
त्याची रात्री उठवून दूध वगैरे प्यायचे अजून सवयचं गेलेली नाही.
होय!
दिवसभर कसं, पोट भरुन खायला बघत नाही.
हा. मग ते रात्री जाग येत्या.
हा, मग ते रात्री उठून, दुध पित बसतोय. अस करतोय.
हा, कसं बाटलीने पितोय का कसं? अगं बाई!
आपण त्याला कधी पाहिजे असेल त्यावेळेला दिले की, पेल्यात वगैरे घालून नाही पित. बाटलीचं नाही तरी मगं पेल्यात दिली कि त्याला स्ट्रॉ लागतोय त्याच्यात.
अच्छा!
आता असं पॅकेट कितीतरी पॅकेट आम्ही संपवले स्ट्रॉचे. मग प्रत्येक वेळेला एक ते आणा एक धुवून ठेवा नाहीतर ते धुतलं तरी पण ते खराब होतात आतमध्ये. म्हणून मग लगेच मी स्ट्रॉ ची सवयचं मोडून दिली. ठेवायलाच नको पिडा. तर पिऊन देे बाटले कधी त्याला समजेल त्यावेळेला पितोय ग्लासने म्हणून
हा हा
आणि एवढं काय असतं दिवसातून एकदा दोनदा तेवढंच असते.
हम् हम् हम हम
ह
आमच्या कधी दूधच नाहीत पिले दोघं पण नाही पिले.
कसं काय?
नाही दूध सवयच नाही ती त्याला पचत नव्हत ओ आधी लहान अस त्याला कने दूध पिल कने लगेच शिला लागत होत खोकला लागत होता कफ व्हायचा. मग तेव्हापासून नाही ते नाहीच ते अंगावरच जेव्हा सोडली. किने त्यानंतर परत नाहीच होय
पण अं म्हणजे प्यायला पाहिजे असं म्हणतात डॉक्
नाही डॉक्टर खरं नाही म्हणत्यात, दूध देऊ नका म्हणत्यात माझ्या जावे मुली पियची ना ती बाटलीनच प्यायची दुध दुधामुळे ताप हुतोय. दुधामुळचं दूध बंद करायला लावली तेव्हापासून ती आजारीच पडायची बंद नाही.
आमच्या गल्लीत पण एक मुलगी आहे का इथं आणि तिला पण असं म्हणजे दूध वगैरे अंगावरच एक वर्षात हा तेच बंद केलेली त्यांची मम्मी आणि नंतर ना मग बाहेरच लगे लगे द्यायला चालू केले की, तिला सोसेना झालेले.
हा
असं लगेच कफ व्हायचं उलटी व्हायचा आणि हा सर्दी खोकला, खोकला तरी कंटिन्यू कायम चालूच असणार तिचा खोकला काहीतरी तीन ते चार महिने, हा म्हणताना मग ते डॉक्टरला दाखवल्या वर त्यानी बंद करा म्हणून सांगितले पूर्णच बंद करा म्हणलेत गाईच दूध वगैरे ते पण देऊ न
नाही एक एक डॉक्टर कने दूध अं नकोच म्हणत्यात.
हा हा आणि ह्याला पण कसं आता तिसरं वर्ष चालू झाल्यावर मग हा वरचं दूध प्यायलं शिकलंय, नाहीतरी त्याच्या आधी काही जास्त पीत होय म्हणजे सात, आठ महिन्याचा होता त्यावेळेला मी कधीतरी असं वरन देणार दूध दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळी चहाच्या वेळेला तेन थोडं थोडं अर्धी वाटी वगैरे त्याला घालत होतो पण त्यावेळेला जरा म्हणजे अं कधीतर सहा महिन्यातून एकदा खोकला सर्दी आली की ते कमीच होणार नाही लवकर त्याचं हा मग म्हणताना मग मी लवकर, लवकर काय दूध जास्त दिलोच नाही ते शेळीचं वगैरे कधी तरी म्हणत होतीत तसं पण इथं काय लगे हे मिळणार नाही म्हणताना मग गावी गेल्यावर माहेरी गेल्यावर दोन, तीन वेळा दिलत तसं
हा हा.
आणि मग गाईचं दूध काय हा इथून नाही म्हंटलं तरी वीस, पंचवीस किलोमीटर आमच्या गावापासून इथल्या
हा.
हम् म्हणता ना मग अं आत्ता आता प्यायला लागलाय देतो मग आता त्याला
हा.
त्याला जेवायला नको झालं की तो दूधच मागतोय. जेवायचा कंटाळा आलाय आता तेवढंच भराभरा प्यायचं आणि सोडून दयायचं असं करतोय
चावायला तर लागत नाही
हा तेच कि, चावायचा कंटाळा आला की मग असंच काहीतरी
हम्म पोरांचं काय सांगता येत नाही, आ माझ्या बारक्याला दूध चपाती आवडते. दुध, साखर, चपाती लय आवडत्या त्याला हा तसंच पा पितोय दूध भातातनं दूध तसं चालतंय
मग आत्ता तुम्ही सा म्हणजे साखर वगैरे देताय त्याला
हा देतेय की, आता अडीच वर्षाचा आहे ना तो एक वर्षभर द्यायचं नसत है ना साखर, मीठ काय तो
हा वर्ष, दीड वर्ष हे करतात
ऐकत नाहीत कुठं ऐकतात ते चहा टोस्ट असे चहा शिवाय तर एक दिवस जात नाही बघा सकाळ, संध्याकाळ
काय त्यांना चव कळाली की ऐकत नाहीत मग ते पाहिजेच म्हणून बसतात
चहा द्यायचा नाही म्हणत्यात खरं सकाळी उठ उ ठल्या उठल्या पहिला चहा लागतोय आणि दुपारी झोपत नाय डोळे उघडत नाहीत पण चहाच्या वाटीवर येऊन बसलेला असतोय. किचन मध्ये
चांगलंय की त्याच तर हाताने घेतोय सगळ मग हाताने खातोय वगैरे हा हा आमच्याला भरवायला लागते
दूध चपाती असली तर स्वतः खातोय हम् ते मोठा मुलगा एक असला की तसच असतंय सगळं चारवा चारवीच असते दुस सरा झाला का नाही आपोआप होतय ते. होय आम्हाला अनुभव आहे की त्याच लय लाड झाल्यात तू मोठ्याच आमच्या